हा बोल.
अगं ते पार्सलवाले आलतीत ग खाली. ते मी एक पाऊच मागवलेलं ग.
हा, हा, हा. तेच म्हणटलं.
ओ. हा.
आणि काय मग काय करायलिस?
चांगलं आलंय ना आपलं.
चांगला आलेयं बाई. नव्वद रुपययाला काय येतयं.
काय नाकारलंय असं दिसतय ग म्हणजे ते
काय झालं?
टास्क कनी नाकारत नाही तरी नाकारल्यासारखं का दिसते तस ते?
अ म्हणजे आप तुझं कुठलं नाकारलंय?
ते मराठी टायपिंगचस की.
ट्रान्स्क्रिपशनच ना? तिथं कनी तू काहीतरी चुकीच म्हणजे अस - - आता बघ च च छ - - तेन झालं असलं तर तिथं चुकलं असलं तर ते तसं होतं ते आपाआप होतय ते.
हा, हा, हा. ते मला परत आलय सोड ते.
हम्. तु तुला बरे ये बाई सगळं टास्क मला इनाच झाल्यात.
खुळे कुठं काय? मला पण कुठं यालय? अगं पहिला मला माहित नव्हतं नव ते की दो दोन डॅश लावायचं. उकार वगैरे काही माहित नव्ह मला कानामात्रा वगैरे मग तेच की कधी दिला वि विचारल्यावर ती बोलली की असं असं असतंय डॅश वगैरे असतंय मी तेव्हा केलं ते म तेव्हापासून ते माझ बरोबर दाखवायला लागले
डॅश वगैरे करायचं असतय ते टिप मी केलोच नाहीये म्हणून मला ते
मग तेच ग माझ पण तेच झालय पहिली आणि नंतर आता दाखवायला लागल तर म आता बरोबर चालू आहे माझ
हम्म मला ते काय कधी टास्क देणार आहेत की नाही काय माहित मत आता ते
मला तर काही ई नाच झालं अ ग आमच्या घरात पण अनेक एकटीन ओपन केल्या तीज तर ओपणच हो
काय झालं ओपन होई ना
नाहीच की
कसं काय?
काय माहिती टास्कच येईनात म्हणजे काय
म्हणजे तिथं कनि ग्रुपला टाकायला लागतय ग
हा हा हा
ग्रुपला टाकायला लागतय आधी नाव वगैरे टाकायचं. नंबर टाकाय - - आणि प्रोफाइल टास्क कंप्लीटेड म्हणून टाकायचं मग त्याना टास्क - - लगेच असायन हुत्यात. व्हयं
ग अस होऊ शकतय का म्हणजे तिज्या फोनला व्हॉट्सअप नाही आहे न ग आपल्या फोन माझ्या फोनवर टाकलं तर चालतय काय
हा चालतय की
चालतय ना तसं
वय
हा तस टाकते मग आता काय कारण तिचा फोन हँग मारतोय ग
हम
त्यामुळ बाकी काय नाही
आता मा माझं पण कसं होतं माहितीे काय म्हणजे आमच्या मम्मीच्या म कस होतय त्यानी कणी काय केलंय एकाच फोनवर दोघींच केल्यात कारण की तिच्याकड फोन नव्हता ना अजून मत मत तिला जसा फोन आला मग तिच्या फोन मधन त्या फोन मध्ये घेतला फक्त टास्क तेवढा इकड असायन तेवढ प्रॉप ल का एकच असत्या ना वेगळी असत्या असं होतय
मग आता तिझ ती पण फोन घेणार आहे सोड नवीन आ एका फोन मध्ये यूज केलंच चाल
चालतेय चालतय
हा त्यांना टाकूतेव तसं आता काय करू मी कशाला टाकायचं ते र फोन फ्रेंडचे कुठल्या ग्रुपवर टाकते म्हणजे त्या ग्रुपवर टाकू काय ह
चांगलं आले ते पाऊच हम् वय
चांगलाय बाई बरं आहे कि तू काय ना कायतर मागत बस
अर मग ते पैसे आलेले सगळं उठतय ग माझं जात्यात ते पैसे
कुठं जात्यात
म्हणजे ते कध माझं झिरो बॅलन्स झालत मधी मग त्यामुळं सारखं सारखं ते जात आहेच पैसे मग त्यामुळे मी कणी आलं क पैसे एकतरीी काहीतरी घेऊन टातोय ऑनलाईन वर न नाहीतर काय पैसे कुणाला तर पाठवून ठेवतोय
ठीक आहे मा केला हो ते महाधव पाटल पण काय हो बोल ग
एक तरर पैसे कुणाल तर पाठवून सोडत नाही तरर उगच पैसे जाण्यापेक्षा तिकडं कायत खर्च करून ठेवायचं
हो
होय काय जुडिओला असेल लागलेलं काय खोटं होत काय ते जुडिओ ला एक तारखेचा
सगळं काय नसतंय जुडओला सेल बिल काय असते सकाल आमच्या दाद्यासोबत गेल तुम्ही त्याच्या बायकोला तो कुर्ती घाल ह्याच्यावर गेलतो अनलिमिटेड ला
हा
अ कायदे वन बाय तू काय त्रास होत बाय हा हा मग त्याच्यावर मी घेतलं मग मी त्याच्याक म्हणजे तो घ गेलता त्याच्यासोबत गेलतो मग मी
ह हा हा
कपडे किती छान छान आहेत का
अ
हो ते मला माहितच नव्हतं ग अनलिमिटेड आहेत
जोडियाच्या साईड ला असते की
हा ते म माितच नव्हतं ना मग गेलो आणि गेल्या नंतरळा आलं म तिथं हय असं
ह ह ह ह
मला त्या काही कोर्सठ करायचा होता
आह
कोरियन कट करायचा होता मला
तेव्हाय पुढं की असं ते सोडतय तसं काय
हा
हम्म
ह दुद्धवार क सबत वा
ते बा ते कणी म्हणजे ते चेहऱ्यावरती असते जसं आपण चेहऱ्या म्हणजे तर त्यांचं कसे असतात असे असे एकदमच लांब लचक असतात ना क चेहरा चेहरापट्टी कस असते त्या चेहरापट्टीन चांगलं दिसते त्या पट्टी हेज्या क
हम्म मी तर केस कधीच कट करत नाही बाई
माझे तरी केस तर कट केलेय आता
ती कधी पारल गेलोच नाही म्हणझ्या उड्या दि होतात माझ्या मैत्रिणीच आता मध्ये लग्न होत ना तेववाच पहिलांना नाही बधलं
मी काय पार्लरला जाऊन काही केसकट करत नाही घरातच आमची मम्मी करतेय केसकट की आमच्या मम्मीच्या केसांना केसांना वाट आमच्या मम्मी केस करते हाताला
होळ का ऐकलं की आमोशाला केस कट केलीस त्यांनी वाढतात
बई भूतभीत लागली तर काय करणार
आहे आमची म्हणजे आत्ती आहे ह ती आत् तच्या पोरगी केस आमोशालाच कप करायची
काय तर रोगच भूत लागायचं
नाही आहे त्याच्या केसस जाडच जाड एकदम आणि एकदम लांब क पचे
ह बघूयाता मी पण आता कट करून बघतो
नाही नाही मस्त होतात एकदम लांब केस त कस जाड झालत ना त्याची केस
मला केस माझे आहेत ग चांगली फक्त जाड पाहिजेत चली पातळ झाले
अग पण म्हणजे स्टेट आहेत ना
होय
हा मग छान वाटतय तस आणि आमची बघितलीच तर
हम् पण तुझी केसेस जाड तरी आहेत
हो एक मिनट थांब
हा हॅलो हॅलो हॅलो हॅलो
ऐकूयाेत होत काय ग
नाही
ह नाही त फ्रेंडचा फोन आ कॉलेज वर चालली ना
तू पण आताच आलेस कॉलेजवरर
हो तू पण जाणारस काय
तिच्याबरोबर तू पण करायचं होतं असं म्हणायचं होतं ग
होय म्हणजे जरा रील वगैरे बनवायचे आहेत ग
बर
म्हणजे ती माझं काम पण होतं मला ड्रेस पण घ्यायचा होता मग ती बोलली की ये म आपण रील पण बनवूया असं झालं हो ते त्यामु मग आता म न आता काय करायचं
ती पण आहे काय कार्यापला
नाही नाही तीनही आहे
हम्म हम् हम्
तिला काम ती कामाला जातय ग बाहेर त्यामु
हा हा ह
त घरातच नसत त्यामुळं
पण रात्रीच तर रास्ता म्हणजे किती सकाळी जाऊन संध्याकाळी येते का
होय सकाळी गेली की नाही संध्या इथ कामाला पार्वतीस म क सकाळी गेले की संध्याका मग आता काय करायचं व्हय टास्क कस ग घ्यायचं काय कळणाचं.
आता मी तरी कणी आता मी आता म माझं तर म्हणणं आहे की जे काय... तर कार्य ते जे फोन फ्रेंडचा टास्क आलाय ते एकदाच कम्प्लीट करणारच हाय. तिथं ग्रुपला तर एकटी हाय कोण कोणतरी ती सारखं मेसेज टाकतं की आम्हानी अजून लोकवानीचं टास्क त्या पुढं आलंच नाहीये. टेस्टचं झालं त्याच्या पुुढं आलंच नाई लोकवाणीचं तरी होऊ दे मराठी.. ट्रान्सस्क्रीप्शनचं तर काय येईना झा झाली मला टेस्ट फेल झाली सरांनी म्हंटलीत आता टेस्ट फेल झालीत त्यांनी येणारच नाहीये. म आता तें न्हवं..
बघू आता काय होतं ते टाकतो म माझ्या बहिणीच्या ग्रुपला..
हम् टाक प्रोफाईल टास्क कम्प्लिटेड म्हणून स्क्रीनशॉट पण टाक तिथं. मग त्यांना दोन तीन दिवसात लगेच आसायन करतील.
ठीक आहे. हा ठेवतेस काय?